हॅलो हॅलो
हॅलो
हा बोलकी
हॅलो
हां बोल झालतं झालं बाळ ते.
झालं कमप्लीट
झालं ते पाच झालं आणि परत पाच आलय.
मला काहीच येईना
अरे ते रिफ्रेश कर की
रिफ्रेश कालपासनं कराय लोय.
मग तिथं मॅसेज टाक कि मॅडमला टास्क येई ना म्हणून
कुठल्या मॅडम ला? अं
अरे ग्रुपला टाक की, त्या मेसेज मॅडमला आणि नंबर पण टाक.
कुठल्या ग्रुपला
अस का खुळागत वागलायस कुठल्या ग्रुपला म्हणजे?
कुठला ग्रुप मला कुठ माहिती कुठला ग्रुप काय
अरे तू ऍड झाला आहेस की श्रेयश ग्रुपला असं का करायला लागलायस?
हा ते काल जॉईन झाल ते
हा
त्या ग्रुप वर काय करायचं?
मॅसेज टाक टास्क येईनात म्हणून
टास्क येईना म्हणून,
हा
म सगळ्यांना मेसेज जाणर तो
अरे मग होयच कि म तो तसाच ग्रुप आहे टास्क कमप्लीट झाल्यावर टाकायचं टास्क कम्प्लटेड म्हणून तु बघितला नाहीस आधीचे मेसेजेस
आधिच कसं येतील
हा तुला येणार नाहीत.
हुशार हाईस की,
अरे म्हणजे आधीचे म्हणजे आता कालपासून तर आलेच असतील ना? हुशार हाइस की, म्हणालास. तुझ्यापेक्षा तर हुशारचे.
होय ते तर आहे सोड. खरे मग
मी तुझ्यावानी ढम्म नाही.
हम्म.
मग मला हुशार हाइस कि म्हणालाइस.
काय ते?
मला म्हणालाइस हुशारच हाइस की, तुझ्यापेक्षा हुशारच आहे म्हणलं.
होय होय.
म्हणून मार्क कमी पडल्यात.
ह.
तु हुशार हाइस म्हणतान, तुला जास्त पडत्यात.
म्हणून सीइटीला कमी पडल्यात.
आता हसायचं काय होत्या. अब्रू काढालायस माझी.
कायन मी कुठ काढलो.
मला डीकेटी ला भेटेल ऍडमिशन?
भेटेल की,
करू काय दोन वर्ष गप्प कॉलेज?
आणि नंतर
नंतर नंतर प्लेसमेंट.
अब्रू काढू नकोस माझी.
आता कॉलेज झाल्यानंतर काय प्लेसमेंटच की.
हो.
मग काय पी सी डी करणार मॅडम सारख्या.
काय करायच? काय म्हणला?
घाट मॅडम सारखं पी एच डी करणार ना.
नाही बाबा. ती मॅडम हुशार आहे रे. दिसत्या तशी नाही ती मॅडम. लई नॉलेज हाय तिच्या्याकडं. फक्त तिला सांगायला येत नाही व्यवस्थित.
ह.
हम्म चालतय. ठेवु काय फोन?
फोन ठेवनार? काय होते का मग आता मी ग्रुपला काय टाकू सांग? आधीच कोणतरी टाकलेलं असल किनी, मला फॉरवर्ड कर की.
तेच करालोय. तेवढी हुशार हाय मी. आता तेच,
एक शोभल्यास ह मला.
म्हणजे?
काय नाय पाठ
मग काय आधी शोभलो नव्हतं काय?
हा हा, या असं छत्तीसपैकी छत्तीसगुण जुळुन येत नाही ते तसं.
होय काय? हम्म. चालतेय थांब पाठवतू.
हा.
ठेवू काय?
हा. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो.